हा आवाज
हा येतोय.
हा बोला ना आपण तोच विषय कंटिन्यू करूया मग पावसाचा‌.
हा चालेल ना तेच झाडांबद्दलच बोलत होतो. मागच्या वर्षी शाळेनं म्हणजे मला वाटतंय सरकारनेच तो न पण नियम काढलेला काहीतरी कि आई बरोबर एक फोटो आईचं झाड म्हणून. म्हणजे आईच्या नावाने एक झाड म्हणून झाड लावा तर ती मी माझ्या मुलांबरोबर झाडे लावलेली म्हणजे ती छान आली पण असं होत की म्हणजे सरकारी सुद्धा नियम निघू शकतात‌. पण ते सगळ्यांनी फॉलो केले पाहिजे. त्यांनी तो नियम काढलेला की प्रत्येक शाळेला त्यांनी मला वाटतंय बंधनकारक केलेले की तुम्ही आई बरोबर मुलाचा एक फोटो काढा म्हणजे ज्या सरकारी शाळा आहेत कदाचित त्या मध्ये असेल जास्त करून. कि एक फोटो काढा मुलाचा आणि तो फोटो शाळेत जमा करा त्याच सर्टिफिकेट एक ह्यांच्यातर्फे आलेलं सरकारतर्फे आलेलं. कि एक पर्यावरणपूरक असं म्हणून होतं ते म्हणजे मला असं वाटत टत आता ह्या वर्षीचाच पाऊस
हा.
ह्या वर्षीचाच पाऊस मला वाटतय खूप दिवस लांबला. तर आपल्याला किती त्रास झाला. म्हणजे ह्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे की आपण जितके दिवस ह्या ब म्हणजे पावसाला आपण थांबवू शकत नाही किंवा हे निसर्गचक्र आहे शेवटी. पण जेवढा लांबला तेवढा आपल्याला किती त्रास झाला त्यासाठी सगळ्यांनी वि विचार करून मला असं वाटतं की प्रत्येकानी झाड लावणे किंवा थोडस पर्यावरणपूरक गोष्टी केल्या पाहिजेत की गाड्यांचा अति वापर होतोय. त्यामुळं पण मला वाटतं जास्त पावसाला त्याच हे होतोय ना. फटका बसतोय पाऊस काळ येण्याचा.
हो ताई आपणच समाजात राहतो म्हणल्यावर समाजाचे पण आपण काहीतरी देणेकरी लागतोच ना त्यामुळे आपण थोडीफार म्हणजे निसर्ग किंवा प्रदूषण मुक्त म्हणजे असं हे वातावरण वगैरे हे करायला आपण बी सहकार्य करायला पाहिजे जसं पाण्याचं प्रदूषण आहे आपण केमिकलचं वगैरे पाणी नदीमध्ये सोडतो तेच पाणी आपल्या शेतीला येतं किंवा पिण्यासाठी येतं मग त्याच्यामुळे कसं आपल्या हा जनावर आपल्या आरोग्याला धोका निर्माण होतोय ना. त्यामुळे आपण थोडीफार काळजी घ्यायला पाहिजे.
पाहिजे किंवा थोडस मला कसं वाटतं जिथं आपण चालत जाऊ शकू तिथं आपण थोडसं चालत किंवा सायकलचा वापर केला तर हे गाड्यांचं प्रदूषण आहे हे फार आहे. त्यामुळे मला वाटतं की ते निसर्गावर सगळ्या ह्या गोष्टी परिणामकारक आहेतच. ती.
आणि ताई, तुम्हाला सांगू का ह्या दूषित पाण्यामुळे, किंवा दूषित हवामानामुळे, आपल्याला किती म्हणजे रोगराईंचा सामना करावा लागतो.
हां. त्या ह्या, ह्या रोगराई मला वाटते, पावळ्यात जास्त प्रमाणात येते, पण जर आपण, त्याच व्यवस्थित, जर म्हणजे घेतलं, व्यवस्थित पाणी उकून पिणे, किंवा स्वतःची काळजी व्यवस्थित घेतली, तर या गोष्टी, जास्त होणार नाहीत, असं मला वाटतें. त्यामुळे, त्या निसर्गाने दिलेल्या, प्रत्येक गोष्टीचा आनंद, आपण घेतला पाहिजे, त्या-त्या ऋतूमध्ये. आणि सरकारला पण थोडीशी आपण
न कराय पाहिजे, जनजागृती कराय पाहिजे. आता तुम्ही बघता, दिवाळी, दिवाळी कारण फक्त असतं, दिवाळी किंवा एखादी क्रिकेट टीम जिंकली वगैरे, तर केवडे फटाके वगैरे, फोडत तात, ध्वनू प्रदूषण, वायू प्रदूषण म्हणजे कुठ तरी आपणच, म्हणजे आप आपल्या ह्या, ह्याला वातावरणाला कारणीभूत आहोत, आपणच करतोय हे दोन्ही प्रदूषण, किंवा पाण्याचं प्रदूषण म्हणा, जल प्रदूषण, वायू प्रदूषण. आपणच सन वगैरे, म्हणजे असं सेलिब्रेट करतोय, आणि आपणच ते फटाके फोड तोय, वातावरण दूषित करतोय, केमिकलचं पाणी आप ल्या नदीमध्ये सोडतोय, त्यामुळ आपल्याच जीवाला, धोका निर्माण होतोय.
कारण आनंद व्यक्त करायचे, प पर्याय दुसरे आहेत ना, असं मला वाटतय, की म्हणजे ते काय फटाकेच फोडले, म्हणून आनंद व्यक्त धुतोय, असं पण, नाही ना? त्यात, त आपण दुसऱ्या पद्धतीन पण, आनंद व्यक्त करू शकतो, ते त्या, सगळ्या म्हणून हवा दूषित, होते. पाणी दूषित होतय, आणि ह्या उन्हाळ्यात मला वाटतय, पूर्ण हीं कृष्णा नदी तर, दूषित होती. हिरवं गार पाणी होतं, तेच म्हणजे लोकांनी पिलं, जनावरांनी पिलं, त्यांचं दूध आपण पिलं म्हणजे हा असं, सगळं ते चक्र, सुरुच राहतय ना.
होणा ताई, आपण पण कुठेतरी, मनुष्यान कशी जनजागृती करायला पाहिजे, आपणच ह्या घटनेला जबाबदार आहोत.
ह
आपणच हे स व, कुठ तरी थांबवायला पाहिजे, आता तुम्ही बघता ताई, आमच्याकड गणेश उत्सव, साजरा करतात एवढे मोठे-मोठे डॉल बी आणून लावतात ना, एवढं ध्वनी प्रदषण करतात ना, त्यांना म्हणजे असं, गणेशोत्सव का साजरा केला जातो, की लोकांनी एक कत्र यावं समाजामध्ये, चांगल्या लोकांचे विचार म्हणजे, चार माणसं एकत्र येऊन, समाज हां समाज कार्य अस घडाव, त्यांच्या हातून काहीतरी चांगलं, पण ही लोकं, डॉल बी आणून लाव तात, त्यामध्ये मद्यपान करून, नाचतात, वगैरे. ध्वनी प्रदूषण करतात, वायू प्रदूषण करतात, कुठेतरी त्या सणाला, गालबोटच लावतात.
हे काय होतय, ते ह्या अशा, ह्या गोष्टींमुळ, माणूस म्ह मेन, जो त त्याचा जो मुख्य उद्देश ये, सनामागचा, तो कुठ तरी लुप्तच होतोय, असं मला वाटत, की त्यांनी हा आत्ताच्या, तरुण पिढीनं, त्याचा आदर्श घ्यायचा ऐवजी, त्यांनी त्याचा, बाजारच केला की गाणी लावणे, हेच हे ना मोठे डॉलबी आणली की, त्यांन मोठी आणायची कि त्यामुळं, दुसऱ्यांना, वयोवृद्ध लोक येत, कोण आजारी येत, कोण लहान मुलं यत, त्यांना त्याच किती त्रास होऊ शकतो आणि हा विचारच केला जात नाही त्यामुळ कस होतय या दोन्ही प्रदूषण म्हणजे प्रदूषण सगळ्या पूर्ण ह्याच्यात आहेच त्यामुळे ते सगळ्या त्याचा बघा पूर्ण परिणाम झालेला आहे. मग पहिले जे माणसांच आयुष्य होत अगदी शंभर वर्षाची पण किती तर जुनी वयस्कर लोक आहेत. कारण त्यांना ह्या गोष्टी फार लांब होते त्या गोष्टींपासून आणि निसर्गाच्या सानिध्यात ते जास्त होते. आता आपण कितपत आणवानी पायान आपण हे निसर्गाच्या सानिध्यात फिरतोय अस आहे ना.
शक्यच नाही ताई आजकाल ते सिमेंटचे रस्ते आलेत ना एवढे तापतात ना. त्यामुळे एवढी गरमी वाढलीय आपल्याकडे. उष्णतेचे प्रमाण आता किती लोकांना उष्माघात झालाय ह्या उन्हाळ्यामध्ये कारण रस्ते त्याच्या कामामुळे झाड तोडली त्यामुळे अजिबात थंडगार वातावरण नाही. आणि सिमेंटचे रस्ते खूप तापतात त्यामुळे उष्णता निर्माण झाली वातावरणामध्ये.
हा मग तेच मी म्हणते की म्हणजे ही जी शेतकरी लोक आहेत, हे शेतात जाऊन त्यांच्या मातीशी संपर्क आप आपला येतो आणि मग ते म्हणजे त्यांच जीवन कस आहे बघा कारण ते त्यांच्या रोज शेतीच्या संपर्कात आहेत मग ते आता हाल्ली विषय सोडा की सगळ ते पण शेतकरी केमिकल युक्तच वापर करतात म्हणजे समाजाच्या बरोबर चालायच म्हटल्यावर त्यांना पण आपल पीक हे पिकापेक्षा जास्त मोठ यायसाठी अ खतांचा म्हणा किंवा औषधांचा वापर जास्त करायला लागलेत. पण पहिले जे होते हे लोक काय म्हणतात आपण आता सेंद्रिय शेती प्रकार आहे पहिला तो होताच कारण पहिल काय हे खत, युरिया फार कमी प्रमाणात मिळायच. आता हे पीक लगेच दोन महिन्यात एक महिन्यात वाढायसाठी त्याचा वापर जास्त केला जातोय ना.
हो ताई त्यामुळ आपल्या शरीरावर रासायनिक म्हणजे जास्तीत जास्त रासायनिक केमिकलचा वापर होतोय त्यामुळे आपल्याला आजकाल ते रोगराई वगैरे आलेत. कॅन्सर म्हणा किंवा हे वेगवेगळे रोग येतात ते. समाजामध्ये कारण आपण आता शुद्ध वगैरे अस अन्न किंवा हवा खातच नाहीये.
नाही आता ह्या ह्या ह्याच्यासाठीच की आपण काय केल पाहिजे कि आपण थोडस स्वतःपासून आपला कुठ म्हणजे आपली थोडीशी जर अ जागा असेल तर त्यात आपण स्वतःसाठी काहीतरी थोडफार अ सेंद्रिय म्हणून थोडस आपण करू शकतो एखाद अ वांग्याच रोप म्हणा किंवा मिरचीच थोडीशी भाजी म्हणजे हे आपण आपल्याला अस वाटत ना मुलांना पण आपण ते दिल पाहिजे.
आजकाल महागाई एवढी वाढली ना त्यामुळ शेतकरी हॅलो आवाज येतोय?
येतोय आवाज बोल हा येतोय येतोय, माझा येतोय?
महागाई एवढी महागाई एवढी वाढली ना त्यामुळ शेतकरीना जास्तीत जास्त खातांचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन कस मिळवता येईल ह्याचा प्रयत्न करतोय.
हां म्हणजे कस होतय ह्या महागाईच्या युगात टिकून राहायच असेल तर शेत शेतकऱ्याला पण ते करण भाग झाले ना म्हणजे जरी आपली इच्छा नसेल किंवा आपल्याला त्याचे तोटे माहित आहेत. किया लोकांना देतोय. हे सुद्धा हे सगळं रासायनिक आहे पण पर्याय पण नाही. म्हणजे महागाईच्या युगात ते दुसर काय खरेदी करायचं म्हटलं! तर ते त्यांच्या पर्यंत जाण्यासाठी आपल्याला त्याचा पर्याय शोधावाच लागतोय ना!
शेतकऱ्यांची पण काही चूक नाही. आता त्यांनी तर ह्या जगात कसं! काय जग पेट्रोल बघा आता ताई कि ती महाग झाली ह्या दोन तीन महिन्यात तर पेट्रोलने एकदम अगदी उच्चांअंकच गाठलाय. शेतकऱ्यांना पण परवडाया पाहिजे ना! लाईट बिल म्हणा रासायनिक पिक खत
हा खत आहेत. किंवा रोजच्या इतर इतर बाबीेत मुलांच शिक्षण आहे. कपडे लत्ते आहे. म्हणा ह्या गोष्टी जर घ्यायच्या म्हटलं! तर ते त्यांना त्या दृष्टीनं जर आपलं उत्पन्न त्याच्या बरोबरीन काढावंच लागते. ना असं होतय. पण मला असं वाटतं! की आपण
ताई ह्या नैसर्गिक परिस्थिती तर जास्तीत जास्त सामना शेतकऱ्यालाच करायला लागतो. कधी त्यांच्याकडे जास्त पाऊसच पडतो. मग दुबार पेरणीचं टेन्शन कधी पूर येतो. कधी पाऊस पडतच नाही.
पण जर शेतीच पिकली नाही. तर जगायचं कसं! हा पण मोठा प्रश्न आहेच. की थोडीस नोकरी असणाऱ्यांना पैसे घेऊन थोडी आपल्याला ते जगता येणार आहे. त्यासाठी हे शेतकरी पण व्यवस्थित राहाला पाहिजे. त्यासाठी थोडं हरकत नाही. रासायनिक खतांचा वापर केला पाहिजे. पण आती वापर झाला. की त्याचे दुष्परिणाम जास्त होत आहेत असं होतं.
आता हे मनुष्य कधीच बदलणार आहेेत. ताई हे काय माहिती आता आता तुम्हाला माहितच असेल. आपल्याकडे एवढी महामारी आलेली कोरोनाची
हो
तेव्हा हा निसर्गात फुकट मिळणारा ऑक्सिजन लोकांनी दवाखान्यात जाऊन विकत घेतला.
विकत घेतला. त्यावेेळेसच त्याची किंमत पण तुम्ही लक्षात घेतलं का! की तो कालावधी पुरतच लोकांनी त्याचा विचार केला. तो कालावधी जस सपं ल पर आहे तेच म्हणजे त्यात बदल होत नाही. म्हणजे आपण म्हणतो की नाही. ते स्मशान वैराग्य असत. कोणतही म्हणजे जेव्हा माणूस जातो ते मेलेला असतो. माणूस तेव्हा त्याला घालवा गेल्यानंतर आपण म्हणतो की नाही. या जीवनात काय अ र्थ नाही. पण परत आलो. की आपण तेच लगेच आपलं नेहमीच जे रुटीन असत. ते सुरू करतो. कारण काय म्हणतात. ते कि ते स्मशान वैराग्य असतं! तसंच ते कोरोनाच झाल. कि तेवढ्या दोन वर्ष सगळ्यांना वाटलं. की ऑक्सिजनसाठी आपण काहीतरी पर्याय म्हणजे हा फुकट आहे. आपल्याला आप वापर करू शकत नाही. आणि तो आपण विकत घेऊन आपल्या किते- कित्येक नातलगांना आपल्या मिळालं नाही. म्हणजे त्या त्यासाठी जीव गमवावा लागला.
हो निसर्गाच आपण कुठतरी संवर्धन आपल्यापासूनच सुरुवात करूया.
हो नक्कीच मण मला पण असं वाटतंय! की प्रत्येक हा चालेल हा ठीक आहे. ओके धन्यवाद
हो हो ठीक आहे.